हॅलो.
हा आवाज येतोय?
हा येते माझा आवाज क्लिअर?
हो हो येतोय. तुमचा आवाज येतोय क्लिअर हा येतोय आवाज क्लिअर.
बर बर तर आपण पर्यटन विषयी बोलूया तर आपण म्हणजे
पर्यट, पर्यट म्हणजे पर्यटन हा काय आहे तर की एका व्यक्तीने समूहाने मनोरंजनासाठी असू दे किंवा अभ्यास सासाठी कामासाठी अस दे किंवा विरगुळ अशा म्हणून एका ठिकाण आपण दुसऱ्या ठिकाणी प्रवास करतोय. त्यालाच काय म्हणतात पर्यटन असं पण म्हणतोय आता, आता जागतिक पर्यटन असू देत की आपण म्हणजे आपल्या भाषेत कसं बोलतो आपण संस्थेच्या नियमानुसार असू दे किंवा जेव्हा एखादी व्यक्ती चोवीस तासापेक्षा म्हणजे बाहेर जाते.
त्याला आपण म्हणजे पर्यटन असं मानलं जातंय.
होय.
आप म्हणजे आपल्या ह्याच्यात हो हो आणि ही त्यालाच आपण पर्यटन असं म्हणतोय आता धार्मिक पर्यटन असू दे तर ह्यात काय ते बघा की विविध तीर्थ म्हणजे मंदिर तीर्थक्षेत्र असू देत किंवा धार्मिक स्थळांना आपण भेट देतोय अ म्हणजे मंदिरे वगैरे म्हणजे आधी बांधलेली असतात ती तिथे जाऊन आपण म्हणजे भेट देऊन तिथल्या म्हणजे माहिती वगैरे घोळा त म्हण स का. त्याच म्हणजे नोटीस वगैर करून घ्यायचं हे आता सध्या चालू आहे.
होय काय?
होय होय आता दुसरी कुठली ऐतिहासिक असु दे तर आ. आपण प्राचीन किल्ले वगैरे राजवाडे हे तर काय सगीच म्हणजे ते एका आवडीने जात तिथ किंवा राजवाडे असू देत परत आणि काय म्हणजे असं संग्रह म्हणजे पाहायला आपण जातोय तिथं आता संग्रहालय असू देत असू दे आपण जाऊन भेट वगैरे देतोय किंवा अन् त्या जुने म्हणजे केली आपल्या पूर् पूर्वजांनी जे करून ठेवलेलं आहे ते आपण बघण्यात एक वेगळीच आता आताच्या पिढीला म्हणजे हे वाटते की बघा काहीतरी करून ठेवलेय त्यामुळे आपण ते पूर्ण आवडीन बघायला जातोय
होय बरोबर आहे तुम्ही कुठे गेलाय रिसेंटली तुम्ही
नाही मी म्हणजे फक्त ह्यालाच गेलेली मी आपलं हे कोणतं ते
हम
जवळच आपला आहे तो किल्ला तिथं मी जाऊन आले पण एवढं मला आठवत नाहीत एक्झॅक्टली
म्हणजे भर भरपूर दिवस झाले
झाले हो हो खूप दिवस झालेत हम्म तर ते आपण एक आवडीनं जाऊन भेट वगैरे तिथं आपण आपली फॅमिली वगैरे आपण जातोय जस की आता जाऊन तिथं जेवण वगैरे करणे तिथल्या म्हणजे असं नैसर्गिक आनंद आपण तिथे जाऊन घेतोय
हा होय बरोबर आहे
कृषी असते कृषी पर्यटन ते आपण श आता शहरी भागातील आपण लोक कांना शेतीच ग्रामीण पण तिथं जाऊन निसर्गात आनंदी आपण जातोय आता गावाकडे जातोय आपण तिथं कसं शहरात जशा सुविधा असतात तशा गावाकडे पाहायला आत्ता मिळतात पण एवढ्या नाहीय की जसं सगळ्या गोष्टी तिथे उपलब्ध हा उपलब्ध आहेत अशा आता श शहरात आपल्याला सगळं उपलब्धहज आपण बाहेर जर केलो तर आपल्याला सगळ्या गोष्टी मीळतात गाडी पासून ते कपड्यापर्यंत सगळ्या वस्तू तिथे आपल्याला मिळत. गावात तस ह्या म्हणजे ह्या गावात अ दुकान आहेत भरपूर पण तेवढा सुविधा अजून उपलब्ध नाही आणि आपण म्हणजे शेती शेतात जाऊन आपण म्हणजे ते रानाच्या आपण काही हे ते घेतोय माहिती वगैरे घ्यायच परत इतर आणी काय तर हे असते आप आप ल की म्हणजे ही पिकाची हे पी कशामुळे उगवते हे पेरणी वगैरे कशी केली जाते परत आपण त्याला लागणार काही साहित्य आपण शेतकऱ्याला विचारतोय ह्याचा खर्च किती येतोय आपण हे सगळं त्या ह्याला विचारतोय पर त्याच पाणी पुरवठा तुम्ही कस करताय म्हणजे याचा आपल्या लागणार हेला काय वर्षभर लागणार ह्याला काय असते पर ते पी किती दिवसासाठी हे केलं जाते हे जाते कधी ह्याची प्राईज केवढी असत्या
बरं हा
ह्याच्यावर आपण स आता वैयक्तिक पर्यटन मध्ये आपण काय आसतंय कि चांगल्या आरोग्यासाठी किंवा उपचारासाठी आपण ते म्हणून आपण करतोय नैसर्गिक उपचार केंद्रांना भेट द्यायचं म्हणजे प्राणी संग्रहालय असू देत तिथं जाऊन भेट वगैरे दिली परत म्हणजे जशी माणसांच्या असते तशी पण जनावरांच्या काही असते त्यामुळे आपण जाऊन तिथे भेट वगैरे देऊन त्या चांगल्या हे तेन मग घेतोय आता दुसरं म्हणजे काय आ आता पर्यटन म्हणजे ह्याचं पर्यावरण आता परिवन आपण जाऊन भेट वगैरे देण हे पण म्हणजे चांगली गोष्ट आहे पण तिथ जाऊन जे आपण खाऊन टाकलेले पदार्थ असुदेत जसे की चीक आसत्या परत ईतर इतर काही गोष्टी आपण आशा तीत म्हणजे टाकून वगरे देतोय आपल्याला आपल्याला वाटते कि ते ना आपण हित आलोय दुसरं येेऊन टाकतील
हा होय
कचरा पेटी वगैरे असतात तिथं जाऊन टाकायचं म्हणजे आपल्या पर्यावरणाला हानी होत नाही
हा बरोबर आहे एवढा अवेरनेस तर असायलाच पाहिजे कारण ती एवढ ज पन करून ठेवलेल्या गोष्टी आहेत आणि आपण जाऊन खराब करायच तर हे खरंच चांगलं नाही आहेे होय होय भरपूर आता थोडासा अवेअरनेस हे लोकांना कि तिथं जाऊन स्वच्छतेनं राहायचं वावरायचं
होय होय होय पण एकेक असतात की नाही मी का करू
हा म्हणजे एक एक असतात ते अशिक्षण तर लोक ते असं करतातच उद्दमपणे उद्दटपणे वागात ात आणि सगळं बिघडवून ठेवतात मग परत
होय च की मा आता पर्यटनामध्ये आता काय हा पर्यटन एक मोठा उद्योग आता समजा आता आपण गेलो तर तिथं हॉटेल आता आपण घरी जाऊन नेणं तर सगळं शक्य नसते.
हा बरोबर आहे.
आपण जाऊन हॉटेल वगैरे असू दे आणि आपण जाताना गाडीन जातो त्यामुळे ते त्यांना पण एक हे मिळते रोजगार मिळतोय मोठ्या प्रमाणात त्यांना रोजगार मिळतो आपण इथुन आपण तरी आपण आसं जास्त लोक जाते ना घरातली त्यामुळे त्यांचा एक हॉटेलचा एक फायदा होत ते जसं की दुसरी गोष्ट कायता स्थानिक लोकांना ते मोठ्या प्रमाणात रोजगार सुद्धा मिळतोय त्यांना.
हा म्हणजे त्यात चांगली कमाई पण होता त्यांची आणि आपलं पण थोडसं मनोरंजन
मनोरंजन होते आणि त्यामुळे. आणि पर्यटनामुळे काय होते आपली ज्ञान आणि बुद्धी सुद्धा वाढते. त्या कारण नवीन संस्कृती नवीन भाषा असत जीवनशैली असून आपण ह् खराय खराय होय जवळून आपण पाहतो. आपल्याला आता घरी बसून सगळं नाही कळत जगात काय चालू आहे कळू शकत. ते पण जे अनुभव येतोय तो वेगळाच.
वैयक्तिक अनुभव हा वेगळाच असते. टी व्ही युट्यूब वर तर सगळं. मिळ परंतु ते बगणं वेगळं आणि स्वतः अनुभव घेणं हे. म्हणजे जमीन आसमांचा फरक आहे.
फरक आहे होय होय. आ फादेशीर अस आपल्याण आपण घरी बसून म्हण. टले असतोय तणाव आपल्या घरात काहीत असल्यामुळे आपण जरा. तनाव मध्ये असतोय ते गेल्यामुळेआ आपल्या जरा आपल्याला थोडं चांगलं वाटते तनाव सुधा कमी हो आता मानसिक शांतता सुद्धा आपल्याला मिळते आपण आता रोज काय कुठं जाऊ शकत नाही
हा दररोज तर ते शक्य नाही आहे होय वर्षातून एक आधी ट्रीप म्हणजे खरंच चांगले आहे. कधी तर म्हणजे वर्षांना एकदा तरी आपण ट्रिप काढून. फॅमिली सोबत जायला पाहिजे. पर्यटन अग कुठ म्हणजे लांब कुठ नाही तरी छोट्या छोट्या ठिकाणांना पण आपण जे भेट दिली पाहिजे जेणेकरून. जे दररोजच जे टेन्शन असतोय तणाव असतोय. ते त्यातून निघून जाईल आणि थोडस आपल्याला पण बेनिफिट मिळेल ह दृष्टीनं थोडस करायला पाहिजे.
हम्म मन आपलं चांगलं म्हणजे ताजी तेवा्हाणी होते पण सगळं वि सरुन त्या म्हणजे त्या नैसर्गिक म्हणजे वातावरणात आपण रमून जातो. हम्म बाकी गोष्ट ती काय आठवायला म्हणजे आपण त्या रम पूर्णच रमून जाते आपण.
हो एक म्हणजे डेली रुटीन सोडून दुसरं काय तरी वेगळं करायल केलं एक वेगळाच अनुभव पण येतोय. आणि सगळ्या गोष्टीतन थोडीशी सुटका झाल्यासारखी
सुटका सारख होय होय होय शंभर
बरोबर आहे. बरोबर आहे.
त्यामुळं. आणि पर्यटन तर काय सगळं हे जाणं हे महत्त्वाचंच आहे कारण ब जगात काय चालल ते पण कळते आपण तेथली आ आत्ता इकडून आपण कोकणी भागात गेलो तर त्यांच्या आपली भाषा सेमच असलच नाही त्यांची भाषा पूर्ण वेगळी असत्या.
हा ती थोडी कोकणी अ पडते आपण हित जसं मराठी बोलतोय तसं सूर लावून थोडस बोलतात आणि थोडस म्हणजे काळजी असत्या त्यांच्या भाषेमध्ये प्रत्येक वेळेला काळजी असत्या.
हम्म आणि ते आपल्याला पण समजत्या.
हा हो आपल्याला समजते परंतु थोडस त्यां एकदम असं बारीक आवाजात बोलणार माया लोून बोलणार. अशा गोष्टी भरपूर आहेत कोकण मध्ये.
हम्म आणि दुसरी आता काय त्या आपण हे बघा आता. की तिथली संस्कृती पण थोडी बघायला वेगळी मिळते आपल्याला आपल्यापेक्षा
होय बरोबर आहे. संस्कृती तर वेगळी आहेच त्यांनी परं परत अशा जपून पण ठेवल्या. आपल्यासारख्या नाही की, हा कसं पण राहायचं किंवा काय. भरपूर गोष्टी तिथल्या जतन पण करून ठेवल्या त्यांनी आणि आता पण रूढी परंपरा अजून भरपूर त्याने ठेवलेल आहे.
अजून चालू ठेवलेलं आहे. त्यांनी कधीच असं म्हणजे. आपण कस हा हे नाही ना आपल्याला पटत नाही तर हे करायचं ना खरं तिथं तसं नाही की हा जे आहे. ते पहिल्यापासून सांगून ठेवलेलं आहे. तसच करायचं ते आजाप ज्या पासून जे चालत आले ते नातवानं सुद्धा चालू ठेवायचं त्याच्यात खंड पाडू द्यायचं नाही कारण हा आणि तस ती ऐकतात सुद्धा आताची पिढी पण तिथली ऐकत ते हा असा आहे ना. आम्ही असच करतो ह्याच्यात का आम्ही खंड पडू देत नाही कारण भरपूर गोष्टी. कोकणच्या रिलेटेड एवढ्या म्हणजे अ. किंवा रीतीरिवाज म्हणा तिथले किंवा देवाच. वगैरे करायच असल तर त्यांनी भरपूर असं जतन करून ठेवलेलं आहे अजून. त्याच्यामुंळ तिथलं थोडस म्हणजे खरंच कोकणची माणसं पण चांगली तिथला निसर्ग पण चांगला आणि त्यांच्या रूढी परंपरा पण होय. साधी बोळी खरच त्यांनी असं म्हणजे आपलं तर. किती म्हणजे रोजच असं झालंय की, आपला जोपर्यंत मतलब निघत नाही तोपर्यंत आप पण अ कधी आपण करत नाही परंतु तिथ
होय नाही होय तुमच्याशी बोलून चांगलं वाटलं अ ह. आप त हा हा खूप छान वाट आणि तुम्ही मला ऐकून घेतल्याबद्दल बरंच थँक्यू. ओके बाय.. हं हं हं... हा.